हॅलो आवाज येत-येतोय, माझा येतोय?
हां येतोय, काय करतेयस दिवसभर-दिवस कसा गेलास तुझा?
दिवस तर माझा आज लई बेकार गेलाय ग, कारण काल रविवार निवांत बसून वगैरे काटलेलं मला सोमवार बिलकुल आवडत नही, तुला माहितच हाय की, कारण चालू होते ना काम मग लगेच, मग उठायचं पळायचंअ ते पूर्ण सगळं कंटाळच अगं म नको वाटतंय बघ, म्हंटलं मग करूयात तुला जरा फोन, काहीतरी स्टोरी वगैरे असता तुझ्याकड, आइक कुण, थोडं मला बरं वाटतंय ना. तू मध्ये एकदा
नाही आता तुला तर माहिती आहे मला डॉक्युमेंट टरी बघायला आवडतात, मी असं सर्च करत राहते अन माझ्या स्टडीमध्ये म्हणजे तसं माझं जेवढं आलेलं मंदिरातलं, तेवढं मी तुला सांगितलेलं. पण आणिक नवीन मी तुला सांगितलं नाही, म्हणजे परवा-परवा मी त्याच्यावर अभ्यास करत होते. की बाबा असच सर्च कर, म्हणजे अभ्यासामध्ये पण आलं माझ्या, पण इतकं असं डी मध्ये येत नाही ना त्याच्यामध्ये, मग युट्यूबला वगैरे नेटला सर्च केल्यानंतर ना त्याच्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली, मला त्याच्यावर मग आता काही त्या गोष्टीबद्दल, म्हणजे अफवा पण असतात, कि लोकांच्या अंधश्रद्धा पण असू शक ता, म बाबा खरं कारण काय? किंवा काय या गोष्टी, म्हणजे तुला एक आता म्हणजे असं सस्पेन्स स्टोरी हां आवडते ते मला माहिती ये सोड पण तुला त्या धार्मिक स्थळाबद्दल मी सांगीन आज एका, मी या काल परवाच मी थोडं रिसर्च केलं, त्याच्याबद्दल.
हां हां हां.
आसाम मधलं, तुला माहित ये ना, तुला हे माहिते ये का हे पहिल सांग. अ की ज्यावेळेस महा देव अ सतीच्या विरहामध्ये न स ते घेऊन फ-फिरत होते, सती जेव्हा दहन झाली बघ. ते तो सीन माहिते ना, त ते सॉरी, ते सगळी घटना माहती ये ना तुला?
हां ते दहन झाली, ते मला माहतीये गं.
हा मग त्याच्यानंतर न असं म्हणतात की, विष्णून न सुदर्शन चक्र सोडल्यानंतर, तिच्या शरीराचे एकावन तुकडे झाले.
हां हां हां हां सतीच्या शरीराचे?
जिथे जिथे तिचे शरीराचे पार्ट पडलेत ना, तिथं तिथं अ, शक्तीपीठ झाल्यात, भारतामध्ये आपल्या पूर्ण.
बर, हे काय मी ऐकलं नव्हतं गं हे.
हा, भारतामध्ये शक्तीपीठ झाल्यात म्हणजे, तिचं अ, जिथं डोळे हे झाल्या, तिथं त्रीनयनी माता म्हणून हाय ती परत पाय म्हण, हात म्हण, असं जिथं -जिथं तिचे असं पाच, एकावन्न ठिकाणी तिचे तुकडे पडलेत ना. तिथं, हे झाल्यात म्हणजे शक्तीपीठ आहेत तिथं.
हा, हा, हा, हां.
आणि असंच आहे शक्तिपीठ, आसाम मधलं गुवाहाटी आहे आसाममध्ये आणि तिथं एक कामाख्या मंदिर हाय, कामाख्या देवीचं मंदिर हाय. आणि ती खूप पवित्र आहे अगं, आणि तुला माहिती आहे का तिथं असं कोणती, मूर्तीची वगैरे अ आपण नॉर्मली दे, देवळामध्ये गेल्यानंतर नंतरन मूर्तीची, पूजा केली जाते ना.
होय, मग.
तिथ हा हा, तसं तिथं नाही हाय, तिथं मातेच्या योनीची पूजा केली जाते.
हा.
हा, आणि तुला सांग ते, तिथ वर्षातन म्हणजे आता नॉर्मली महिलांना पीरियड्स येतात, तुला बरोबर हाय, अ, हे मग तिथं कसय हाय माहिती हाय काय, जून महिन्याचा, जून महि याच कट ठराविक त्यांचा म्हणजे, काहीतरी सूर्य कुठल्या तर राशीमध्ये प्रवेश, मला इतका क्लिअर तुला सांगता येणार नाही, डेफिनेटली ठीक आहे बाबा, येता -येता मी तुला मी तुला थोडं -थोडं फार तुला सांगते की त्याचा असं सूर्य कुठल्या तर राशीमध्ये प्रवेश केल्यानंतरन, म्हणजे तो काळ ना जून महिन्याचं येतो. जून महिन्यामध्ये, त्यावेळी तो, मातेला, माताला असं पिरियडस चालू होतत, तीन दिवस
वर्षातून एकदा
वर्षातून एकदा, तीन दिवस आणि त्याला ना काय म्हणतात माहिती काय, अंबुबाची मेला, असं म्हणतात तिथं. अंबुबाची उत्सव हा हे खरां हाय आणि तुला सांगते अजून पण आणि, तिथं ना त्या मंदिरात कुठणं पाणी येतय किंवा हे काय, तिथ काहीच अजून कळालं नाही, कारण जे गर्भगृहातलं जिथून पाणी येतय कनाय आणि ते जरा मंदिराच्या खाली बघितलं, तर हम्, ते पाण्याचं त्येनी म्हणजे सायंटिक, म्हणजे असं बघितलं ना सर्च करून लॅबमध्ये तर, त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक आढळलेत त्येना. म्हणजे सेम नाहीयेत, आणि ते लावती पर्वत हाय काय तिथ, त्या टेकड्यांवर त्या, तसच कुठलाच पाण्याचा स्रोत नाहीये, मग ते पाणी येतय कुठून?
अगं हा, म्हणजे पाण्याचा स्त्रोतच नाहीय, पण पाणी तर निर्माण झालंय म्हणजे म्ह युनिक असत. म्हणजे देवाची करनी आणि नारळात पाणी.
युनित न पाणी येतय.
ह.
हा असाय ते. आणि ते कस मला बोलताना पण आंगाव काटायलाय. आणि तुला माहिती अंबुबाची मेला असतोय की नाही. अ तो खूप पवि त्रय आग. म्हणजे त्या तीन दिवसात का नाय, तिथून सगळी, ती ब्रह्मपुत्राना नदीय ना तिथं. तिथून ब्रहमपुत्रा नदी वाहत्या. तर ती अख्यी ब्रह्मपुत्रा नदी लाल होत्या.
हे खरं होतय की, त्यामध्ये कलर वगैरे
काही काही नाही खरं होतय हे. बर काही सायंटिफिकरीत्या हे प्रूफ झाले की, अ बॉक्साइड मुळ, कायतर असं ह्याच्यामुळे. म्हणजे रासायनिक क्रिया घडल्यामुळे ती पाणी नदीच लाल होते. आणि तुला माहिते? अ त्या तीथं जी मूर्ती म्हणजे ते पुजतोय ना आपण.
ह ह ह.
ते तिथून चालू होतय. आणि तिथं का नाही अ ज्यावेळे त्या तिथं ते पिरियडस ते येतात का नाही. तिथं त्यावेळेस मंदिर तीन दिवसासाठी बंद केलं जातय. आणि म्हणजे ते सूर्य ह्याच्यामध्ये गेल्यावन कळते की, हा पिरियडस होणारेत असं. तिथं काय करतात माहिते?
हा.
पूर्ण ला असं व्हाईट कलरचं कापड ठवतात. आणि तीन दिवस पूर्ण मंदिर बंद असते. आणि लाखो भक्त असतात. बाहेर. आणि प्रसाद म्हणून तुला सांगते. लाख लाखो भक्त असतात काय. पण इतकं शांतता असते लाखो भक्तांमध्ये. कोणच आवाज करत नायेत. आण कितीतरी लोक तीन दिवस उपवास असतोय. तीन दिवस बिना अ म्हणजे असं न अन्न पाणी पिता असं बसलेले असतात तिथं. आणि आवाज अजिबात करत नाही. त्यांनी एकदम शांतता. तर का सांग की माता यात व आज तीन दिवसामध्ये माता करत असत्या म्हणून. कोण आवाज करत नाही तिथं.
कसं बघ ना. म्हणजे किती रहस्यमय. ह.
पूर्ण ते झरा आणि ते पूर्ण मंदिरात. ते ते पाणी सगळं लाल लाल होते. आणिअख्यी ब्रह्मपुत्रामध्ये तीन दिवस लाला असतेया. आणि चौथ्या दिवशी होत तस सगळं नॉर्मल होतय.
कस असेल ना. बघना.
आणि ती जे पांढर कापड ठेवलेलं असतय बघ. ते पूर्ण लाल होते. आणि त्याचे छोटे छोटे तुक कडे केलेले जातात. आणि तो प्रसाद म्हणून वाटला जातो.
कस असेल ना ग, म्हणजे किती रहस्यमये. हे मी म्हणजे थोडंफार
ह हा ऐकी. आण ते तुकडा असं म्हणत त्या तुकड्यासाठी तीन दिवस एवढे शांत का बसलेले असतात. कि ते म्हणजे त्यामध्ये एक सिद्धी प्राप्त होता म्हणून. म्हणजे तू तिथे जाऊन काय एक वातावरणामध्ये, तिथे पहिल्यांदा गेल्यावर असं वा तावरणामध्ये कायतर हाय असं. निसर्गामध्ये काहीतरी वेगळी एक शांतता जाणवते तिथं.
हा हा, म्हणजे किती रहस्यमय असं आहे बघ ना, म्हणजे अ ते पठना देखील, म्हणजे पटायला पण किती कती वेळ लागतो कि बाबा, ए एखादे नदी
कर त्याच्यावर कळतय, कस काय आणि अ ती जी शिलाय ना म्हणजे, ते आता तूला तर माहती आहे, आपल्या भारतामध्ये भारतावर किती म्हणजे असं, हल्ले वगैरे केल्यात, म्हणजे तेच त्यांनी बरोबर आहे, इंग्रजांनी तोडले म्हण किंवा ह्याच्या आधी, हम्म मग त्यावेळेस ती शिला तेवढी तुटली नाही, ती ज्या शिल्यावर असा हे ना ती, बाकी सगळं तुटलं, पण ती शिला अजिबात दखला
बरोबर आहे, म्हणजे बघ ना कसं असतय प्रत्येक ठिकाणच आपण म्हणतोय, खरं प्रत्येक ठिका पण तो काहीतरी इतिहास असतोय, आणि काहीतरी रहस्यमय असतय, आणि ह्या ह्या बद्दल मी तू बोलली ना, मी ते ऐकलं होतं काय पण, मी असं ऐकल होतं की तिथं कोणीही पुरुष जात नाही त्या मंदिरामध्ये, आणि जर कोणी गेलं तर ते म्हणजे एखादा पुरुष जर गेला तर, तो आंधळा होतोय, हे खरं आहे का ग?
काहीच नाहीये आणि तीन दिवसामध्ये, जास्त सिद्धिका होत्या, म्हणजे माता पॉवरफुल असत्या म्हण तीन दिवस यात, म्हणजे स्त्रियांना पण, म्हणजे मला एक काय वाटतय माहितीय काय हे हजारो वर्षापूर्वीपासन ती शिला आहे, काय.
हा.
म्हणजे आपल्या एकदम जुन्या, एकदम काळापासून ती शिला हाय म्हण, आणि म्हणजे आता आपल्याला नॉर्मली मुलींना म्हण, स्त्रियांना म्हण, पिरियडसमध्ये देवाला जाऊ नको, मंदिरात जाऊ नको तू असं अशुद्धाईस असं म्हणतात, बरोबर हाय.
होय होय, म्हण
तिकडे हात लावू नको, तिकडे हात लाव न मग मला असं वाटतंय, कामाख्या मंदिरामध्ये म्हणजे तीन दिवस माता, त्या ह्याच्यामध्ये एकदम पॉवरफुल असत्या, एकदम त्या तीन दिवसामध्ये, म्हणजे नवीन रूप, नवीन जन्म म्हणजे सृष्टी बघ की, जून महिन्यामध्ये पाऊस पडला सगळं हिरवगार होतय, माहितीय काय?
हा हा, होय होय, जून महिन्याच स्टार्टिंग बरोबर बरोबर, म्हणजे किती बघ ना, सांग ऐकल तेवढं कमीच आहे.
होय. आग लई भारी हाय तिथं, अंबुबाची मेला होतोय तिथं दरवर्षी, आता परवात झाला बघ जून महिन्यामध्ये.
जूनच्या एकदम स्टार्टिंगला होतय काय ते?
हा, जूनच्या एक, एक दोन स्टार्टिंगला होतय वाटत त्यांचा म्हणजे सूर्य ज्यावेळी त्या कुठल्या राशीत प्रवेश करल ना, त्यावेळेस होतय. आणि स्त्रियांना हे उदाहरण भारी हाय काय नाही ग, तू सांग? ज्या मुलींना म्हणजे अस आपल्याना कसं मंदिरात जाऊ नको, पिरियडस वगैरे असं बोलतात, पण हा पण तेच बक्की, हित मातेला पुजतात, म्हणल्यावर हे उदाहरण बबेस्ट हाय की नाही?
होय खूप छान आहे ग, आणि हा, आणि आणि तिथ पुरुष पण जाऊ शकतात, आणि स्त्रिया पण जाऊ शकतात, हे चांगलं आहे, आणि खूप छान सांगितलीस म्हणजे रहस्य काहीतरी मला समजलं म्हणूनच मला अस काहीतरी युनिक ऐकायचं होतं. म्हणूनच तुला फोन केला छान वाटलं घे मी पण बघेन व्हिडिओ वगैरे पाहाठव
आणि बघ म्हणजे तुला काय काय वाटतेय आणि असं
चालतय मला व्हिडिओ वगैरे पाठव मी बघतो ते.
हम्म चालेल चालेल जरी सर्च केलीस ना कामाख्या मंदिर तरी येतय.
बरं बरं बघेन - बघेन.
खूप रहस्य असं बघूया आपण कुठले -कुठले काय -काय आहेत सायंटिफिक रीत्या पण शोधायचं की बाबा खरंच असं असेल काय किंवा काय कारण आहे असं
होय -होय बघूया की
हम्म चालेल. ठेऊ काय?
हा ठेव बाय.
बाय.